नमस्कार, बोला.
काय चाललं?
काय नाही, काय बसल होतो.
आराम.
हम्म, आराम चालू आहे. तुमच्या इकडे तुमचं काय चालू आहे?
आमचं काय, आमचं चालू फिरणं.
हं. हं.
हा आता काय जेवण केलं, आता आलो बाहेर फिरू राहिलो.
हो बा.
हम्म
तहान लागेल ये, पण मग पाणी प्यायला जान.
हा. हा.
भरपूर मध्ये जाण, त्यामुळे आता थांबलेलो आहे बाहेर.
हो का?
हम्म
हम्म. जेवण वगैरे झालं?
हो जेवण झालं होत, तेव्हाच बाहेर आलो ना.
हम हम हम.
हम्म तुमचं झालं का?
हा आमचं भी झालेलं आहे.
हो का? तुम्ही काय घरी म्हटल्यावर भर मुर्गी खाल्लेलं.
हा घरी म्हणजे चांगलं राहते ना थोडं.
हम्म थोड नाही भर भरपुर.
ह्म्म.
हम्म. काय करता हॉस्टेल लाईफ म्हटल्यावर असंच राहतं.
हा हा ते त आहेच.
हम.
हम्म. मग काय गावाकडे जायं चालू तुमचं काय
गावाकडे काही नाही वास आराम चाली सध्या तरी आता अजून पाऊस पाणी काही नाही ये त्यामुळे पेरणी तर काही नाही अजून
हो का.
ह.
हम्म.
त्याच्यामुळ आता सध्या आराम चालली आता पाऊस पडला कि मग लगेच पेरणी चालू येईल मग पेरणीलाच
हो का.
पेरणी चालू झाल्यावर मग काय काम थांबत नाही ना मग
हम्म.
काम चालू झाली का मग काय विशेष नाही
हा ती काम झाल्यावर काय
हा. एकदा चालू झाली झाली चालू मग
हा तेेत आहेच ना
तरी शेतकरी हे किती ही झाल तरी काम करावंचं लागतं ना
हो ना ते तर आहेत ना
हम्म.
हम्म.
आता ते बी त्याच्यात अजून आता शेती शेतकऱ्याला माल लावण माल पिकवणे पुर पुरे किती ते करणे तेव्हा मग त्यांना कुठं इकून तिकून भाव भेटतो मग त्या भावात द्यावं लागतं त्यांनला
हम्म तेेत आहेच ना.
हम्म. मार्केट हो मार्केट मार्केट वाटलं पाहिजे
मार्केट बी वाढलं पाहिजे मात्र शेतीमाल असा कि बा म्हणजे दुकानदारावानी याच्यावाणी लगेचच्या लगेच पैसा नसतो ना त्याच्यात
हा.
पहिली चार पाच महिने घालाव लागतो मग मंग थोडं भेटते
हा मग तेव्हा ते चालू असताना आता ती मेहनत ती चालूच करावी लागते
हम्म.
आणि परत एवढी मेहनत करून पण जर आपल्याला जर आपल्याला मनासारखा भावना भेटल्यावर कुठतरी ते वाटतं ना
हा तेच ना मग.
खंत होतीच ना मनात.
हमम.
हमम मम. त्याच्यामुळे कसं आता बारीक घेतलाला जरा भाव बिव आलेला पाहिजे. त्यामुळे कसं
तेेत आहेच ना भाव बिव भेटणं आहे. ते भी महत्वाच आहे ना.
कृषी मंत्री अजून कृषी मंत्रीना पण चांगलं केलंल पाहिजे. त काम
हा ते करता वगैरे म काय त्यांचं बी काम म्हणजे कि त्यांचं बोलणं तिथं अलग राहते. शिष्ट म्हणजे बाकीच सगळं अलग चालतं ना.
हा ते म्हणा त्यांचे ते त्यांच्याकड म्हणत. केल असतं चांगलं करायचं पण म बाकीचे कार्यकर्ते पण असतना त्यात.
बाकीचे मतात असतात ना कि जे काही जण असतात की त्यांना हमम त्याच्या बरोबर करत नाही. ते अशा आहे ना.
ते काय व्यापाऱ्याकडून चालू राहतं त्यांच्या वालं काही ना काही.
हमम.
आणि व्यापाऱ्यांनी पण माल स्वतः थांबून नाही ठेवलेलं पाहिजे हो. माल आता हा.
व्यापाऱ्यांचं कसं आहे त्यांचं म्हणजे असं काम आहे की आत. आता लगेचच्या लगेच आपल्याला ते पैसे बी देत
हा तो तर मेन प्रॉब्लेम झालेला आहे.
पुर्ण एक महिन्याचे बाद पैसे घ्यायचे त्याला तर बाद आणि पैसे जर का लवकर घ्यायचे म्हणले तर त्याला म्हणजे डायरेक्ट कमीशन तीन दिन लागते.
हा कमिशन पण पण जादा तर द्यायच म्हटल अ अ हा.
म्हणजे एक तर म्हणजे असं की बघ म्हणजे, आपली गरज आहे जसं की.
हा मग तेच झालं न तेचं झालं.
हम्
त्यांनी खूप घोळ करून ठेवलेले आहे ते. ते आता व्यापारी काय?
व्यापारी संघ एकत्र जर झाला तर मग, त्याच्या काहीतरी होऊ शकत, चांगले चांगले व्यापारी जर असतील वा. ज्यांना शेतकऱ्यांची. ची काळजी घे, ते जर एकत्र आले तर मग काहीतरी होऊ शकत ना.
हो ना. त्याच्यात होऊ शकतो बदल.
अहं हम्म. यावर यावर. त्यांनी विचारचं केला पाहिजे, किंवा शेतकऱ्यांनी पण विचार केला पाहिजे, कोणत्या व्यापऱाकडे जायचा आपल्याला कोणत्याकडे नाही जायचं.
हो ना.
हम्म. म्हणून आपल्याल आपल्याला जर आपल्या जेव्हा ऱ्याकडे भाव जास्त भेटत असल, पण आपण त्याच्याकडेच जातो ना.
हम्म.
हम्म. तिथंच काही ना काही तर चालू असतं त्यांचं आलं.
हो न त्यांचा लय असतो.
हा.
बाकी काही नाही बस. सध्या आता आराम चालू आहे. मात्र पाहू आता काय करायचं हो ते थोड्या वेळा
आता एवढ्या रात्री काय करणार तुम्ही?
हा तेच झोपायचं वगैरे. ते खाली मित्र बसले आहेत. त्यांच्याशी गप्पा मारायच्या
असय का? बरं आहे बा तुम्हाला.
आम्ही काय आता म्हणजे घरी तर नाही बसलेले आहो. इकडं बाहेर बसलेले मित्राच्या घरी झोपायला.
हो कामित्राच्या घरी झोपले होय का तुम्ही?
शुअर.
असो असो.
हम्म.
हा तेच म्हटलं काय झाली काय नाही.
हम्म.
बर आहे बा आराम काम वगैरे.
घरी असलो तर म्हणजे इतकी वेळ असं बसता येत नाही बाहेर.
हम्म हम्म हम्म. समजलं समजलं. काय मंग, हो का काय म्हणते मंग तब्येत पाणी.
तब्येत पाणी चांगली हाय सध्या बाकी काय नाही. तुमचीच कशी आहे तब्येत गिब्येत?
आमची बरी आहे पणून सध्या आता हे काय म्हणते त्याला एक माहोल बऊ होता माझाला
हा हा.
कॅन्सर झालेला होता.
हा हा.
तर मग ते भेटायला गेल होतं परवा.
हा हा.
हम् म्हटलं काय झालं कसं झालं काय नाही? त म्हन का त ते आलं ते डॉक्टरांनी सांगितलं होतं. की तंबाखू मुळे झालं बा
हा हा हा हा हाय म्हणजे ल मोठा एक प्रश्न आहे.
हा.
हम्म.
व्यसन.
व्यसन जरी असलं तरी बी म्हणजे कॅन्सरवरर उपाय न निघणं हे बी एक मोठा प्रश्न आहे ना अजून
हा त्याच्यावर पण पर्यायने काढलेला ना अजून कोणी पण त्याच्यावर जर पर्याय निघला तर मग जे न खाणार आहे ते पण खायला चालू करतील ना असं होत.
ते आहे मात्र कि जे न खाणाऱ्याला कॅन्सल झालेला आहे जस क कॅन्सर मध्ये ब अलग अलग
भरपूर प्रकार आहे ते हो.
त्याच बी एक नाही ना.
हा ते आहे म्हणा.
ह हम. त्यामुळे मग कस आहे की हेि जर
व्यसन जर म्हटलं तर मग खूप लहान लहान मुलं पण व्यसन करायला लागलेले ना.
ते तर असे बी करायला लागलेत ना तर त्यांच्यावर तर आता हे नाही करू शकत ना कोणी त्यांच्या म्हणजे त्यांच्या वडिलांची यांचे संस्कार सोबत राहणारे संगत. मित्र हे यांच म्हणजे माइंड वॉश होते ना पूर्ण. हम्म.
संधीचा परिणाम असतो ना तो तेवढं आहे म्हणा पण मग तरी पण आता हे जर आपल्या हे काय म्हणत त्याला सरकारने जर जास्त तर ते घेतलं त्याच्यात काय म्हणत त्याला
सरकारने बी घेयणं लागते आणि आपण बी थोडं आपलं. आपला बी विचार करावा लागेल ना.
हो आपण जर आपल्या मुलांना सांगितलं बा
हम्म.
असं नाही असं होतं हे केलं नाही हे होत.
हो ना.
म्हण मुलांनी पण समजून घेतलं पाहिजे ना.
हम्म
त्यावर पण काही झालं पाहिजे हा त्यात चुकी आपली पण आहे ना
हम्मम सरकार सरकारचा फायदा बी बघते त्याच काही नाही आहे म तर आपण आपले आपण काय करायलो पण काय खातो याची माहिती माहिती असणं जर ममहत्वाचं आहे ना म्हणजे माहिती असून पण म्हणजे सरकार त्याच्यावर लिहून देऊन पण आपण तीच गलती करतो बार बार म्हणजे आपल्या आपली काळजी नाही आपण सरकारला दोष देतो क तुम काय करायला ते
हम ह सरकार थोडी म्हणते का बा माझ्याकडूनच घ्या किंवा तुम्ही खाच म्हणून
ते तर उलट खाऊ नका म्हणते तरी तुम्ही ख म्हणजे तुमचं म्हणजे तुम्ही अस अस म्हणा का की त्यान खा म्हणं आम्ही सोडणं
हा हा हा ह का पुरा दोष सरकार सरकारला द्यायचं म्हटलं तर मग काही फायद्याचच नाही ना ते आता चुकी हा चुकी जपली त्याच्यात
बनवले कोणी माणसानच आहे ना
हा हा ह तेच ना आपणच बनवतो आणि आपणच नष्ट
हम्म हे म्हणजे असं चुकीचं आहे म्हणजे सवय पडणं चुकीचं आहे की बा काही म्हणजे काही गोष्टी अशा असतात की जे करावी लागतात म्हणजे कि बा कसं काही टेन्शन असत हे असते का कोणाला झोप येत नाही ते
का वाटत नाही पण मग कायमची जर सवय सवय लावून घेतली तर मग त अंगाशी येत ना आपल्याला
असं होतं ना जाऊ द्यायचं का आपल्याला कायता इकं हे होऊ शकत नाही काय त्याच्यावर त्याच्यावर बोलून बी काही हे नाही होणार आहे हम् पाहू मग आपण काय त्याच्यावर आपण आपलं पाहणं ज महत्त्वाचं आहे
हम्म, हम्म, हम् चालतय मंग काय काय झाली? हो चालतय चालतय हो.